ह झाला ब्रेक फास्ट वगैरे हो पोरांचं काय सुरू आहे आ पोरांचं काय सुरू आहे पोरांचं चा त्या सुरू झाल्या का शाळा वगैरे कधीपासन सुरू आहेत मग तुझी धावपळ असल शाळा सुरू झाली म्हटलं तर हॅलो
हॅलो हा येतोय आता
हा हा काही शाळा सुरु झाल्या म्ह शाळेची धावबळ असेल मग
कॉलेज
किती टाइमिंग असतो पोरांच्या शाळेचा वेळ काय असते
वेळ सकाळी अकरा वाजता
अकरा वाजता यायचं अकरा वाजता जातात का हा अच्छा मग चांगलं आहे ना म्हणजे सगळ आवरत सकाळी टिफिन वगैरे येते ह आवाज खूप येतोय काय आवाज खूप येतोय व्यवस्थित आवाज क्लिअर येत नाही तुमचा आवाज माग कशाचा तरी खूप आवाज येतोय
हा आता बोला
आता येतोय का आवाज हो थोडासा सहा हा आता थोडा हा मी माहेरी नाही माहेरी नाही मी नंदेकडे आले होते हा ह इकडे आले आता शाळा वगैरे सुरू होतील ना पोरांच्या त्यांना सोडायला आलो हो दोन असं ह मग आता पोरांच्या शाळा सुरु झाल्या कि परत स सकाळपासून टिफिन करा हे करा पोरांमध्ये जाता
हा बर बर
वगैरे हे ते का काय नाही हेच शाळांचे आवरा आवरी पोरांचे युनिफार्म पाळा ज बुक्स नोटबुक्स या त्या खरेदी वगैरे झालोय तुमचे झाले का सर्व ते आहे हो तुम तुमची झाली का खरेदी सर्व अच्छा खूपच असत आता बॅग नवीन पाहिजे हे नवीन पाहिजे पोरांचं का एक असतं का आमच्या तर आ आता कलर्स पाहिजे ते पाहिजे आणखी शाळा सु सुरूच झाली नाही पण पोरांच सुरूय हेच पाहिजे हे पाहिजे ते पण
ते पण आहे काम पण नाही येत
पण नाहीेत घ्यायचं हे हो वस्तूच लागतात जास्त त्यांना हे पाहिजे ते पाहिजे मला नवीन बॅग पाहिजे नवीन युनिफॉर्म
हां.
आणि युनिफॉर्मच पण कसं यावर्षी घेतला की पुढच्या वर्षी तो येत नाही. ते तर हायच हां. त्याच्यामुळे तर मग दरवर्षी नवीन घ्या परत ते एक वर्ष वापरा टाकून द्या. अच्छा हम्म हम्म. आणि शाळेत पण कसं युनिफॉर्म चेंज करतात स्पोर्टचा वेगळा यु निफॉर्म याचा वेगळा करून देतात मग आपल्याना त्रास असतो. हो आ घ्यायचा असतो ना त्याला. काय नाही. टिफिनला नवीन नवीन डिमांड, काय बनवून देता तुम्ही? टिफिनला रोज. काही पण भाजी पोळी सिंगल टिफिन असतो. डबल टिफिन असतो. सिंगल असत मला. हं अच्छा! डबल टिफिन पण असतो, ना स्नॅक्स वेगळा, टिफिन वेगळा, लंचचा वेगळा
हा..
आमच्या इथ पोराना स्नॅक्स वेगळं द्यावा लागतं, सकाळी दहा वाजता वेगळं असत, स्नॅक्स परत दुपारी बारा, साडेबारा वाजता नंतर मग टिफिन असतो. त मग त्याच्यात काहीतरी वेगळा, आणि रोज घेऊन ह जात नाही ना भाजी पोळी पोर?
हा ते पण हा..
रोज काय देणार यांना नवीन नवीन? हा ते पण---तुम्हीच सांगा ना काय काय कर? मग मला पण जास्त हिशोबाने बनवतायेतं पोरांसाठी काही काही नवीन मग.
भाजी पोळी आणि
हां.
हां.
ना रोज पोरांना काय द्याव काय द्याव?
हां ते पण
हम्म. टिफिनमध्ये नवीन काहीतरी लागतं पोरांचे दुसऱ्या पोरांचे डबे बघितले की मग याचा पाहून हे आणलं त्यांनी ते आणलं मला हे पाहिजे मला ते पाहिजे तुमचं काय सुरू आहे मग आणखी तुमच्या पोरांचं वगैरे
काय नाही
अच्छा माझ्या मुलांच चांगलं ये बरं ये ट्युशन वगैरे लावलत का बाहेर तुम्ही कि मग स्कूल आणि घरतीच
नाही ट्युशन लावलेली ना
अच्छा
हा
ट्युशनला पण खूपच फीस वगैरे नाही एवढ व्यवस्थित शिक शिकवतात का व्यवस्थित, शिकवतात का व्यवस्थित बाहेर,
कोण?
ट्युशनच्या टीचर,
हा शिकवतात ना व्यवस्थित शिकवतात.
अच्छा,
शिस्त पण लागते मुलांना,
हा
हम्म
आपल्या वळेस होतं काय एवढं काही नव्हतं आपल्या वळेस आपण शाळेत जायचं तेव्हा काय होतं.
हा ते पण,
बॅग सुद्धा राहायची नाही आपली, नाहीतर पिशवी म घेऊन जायचो आपण, पिशवी मध्ये घेऊन जायचो. हो जिल्हा परिषदेच्या शाळा कशा राहायच्या पहिले, आताच कसं झालंय पोरांच सगळं त्यांना व्यवस्थित लागत तेव्हा ते जातात. नाही तर नाही मला नाही जायचं मला याने असं म्हटलं,
हा अजून दुसऱ्यांनी काय घेतलं तर त्याच्या समोर आपण पण यायच अजून त्यांना दाखवायचं.
पोरांचे नकरेच खूप झालेत. आता,
हा
पोरांपेक्षा तर लय शिक्षकाचे शाळेचेच नखरे जास्त झालेत. हा ड्रेस पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे. शिक्षण कमी आहे आणि बाकीच्या गोष्टी ते जास्त झालं,
हा हा
इंग्लिश स्कूल आहेत कि मराठी मेडीयमला आहेत. इंग्लिश स्कूल मध्ये जातात. अच्छा,
हा
नाही बाई मी मराठीलाच घातले, म्हणजे सेमीला घातले मी मराठी आणि इंग्लिश दोन्ही जमायला पाहिजे ना पोरांना,
हा ते पण
काय होतयं इंग्लिश मिडियमला घातली की पोरांना मराठी येतच नाही मग, हा नाहीच मराठी आणि हे दोन्ही यायला पाहिजे म्हणून मी
हा ते पण
आहे ना त्याच्यामुळे कि थोड पोरांना मराठी पण यायला पाहिजे तुम्ही काय करता
मी काय नाही मी
अच्छा मग बाकी आणखी पोरांची झाली का मग तयारी शाळेची घेतली का कपडे वगैरे सर्व
हो वीटले ना
एक्सायटेड असतील ना पोर मग फर्स्ट डे स्कूलचा म्हणल्यावर जाण्यासाठी का रडत आहे का रडता येत म्हलं शाळेत जाण्यासाठी नाही जायचं हे वेला खूप असतं पोराचं मला नाही जायचं म्मा नको उद्या जाईन मी आज नको
तेथ आहे
परत सकाळी उठायची परेशानी खूपच असत
हम्
बाकी आणखी काय चाललं काय म्हणता
काय नाही
सी बी एस सी पॅटर्न आहे का पोरांचा ना सीबीएससी चांगलंय मग सीबीएससी म्हणल्यावर
हा
सध्या सीबीएसईचच चांगलं आहे बाकीचं काय
हा ना बराबरा आहे,
शिफ्टिंग वगैरे सुरू आहे की घराची काय,
हॅलो, हा बोला, शिफ्टिंग वगैरे सुरु आहे का घराची म्हणले खूप आवाज येते पाठीमागे
हा
बाकी,
काही नाही,
होणाऱ्या सुट्टटीला पोराणा घेऊन गेला होता की नाही कुठे मग,
नाही ना वळ व
पोरांना सुटी, त्या मध्ये पण थोडस हे लागतं ना नवीन काहीतरी, फिरायला जावं असं वाटतं काहीतरी करावं अस वाटत,
हा
करावस वाटत फिरला,
हा,
विकेंडला जात असता ना कुठेबाहेर? हा जातो ना हम् तेच तेवढंच चार आठ दिवस सुट्टी त्यांना पण अभ्यासातून, हम्म अभ्यास म्हलं की नको वाटत,
हा अजून बोरपन हून जातात ती,
हा खूप बोर होतात स्कूल मधून आले नवीन नवीन एक्साइटमेंट असते शाळेयच्या तर शाळेतून आली ना, परत परत म्मा नको म परत नाही परत नाही जांं वाटत
हा
तेच म्हटलं तुम्ही कुठल बुक्स वगैरे घेतले काय घेतले पोरांना ड्रेस वगैरे विचारावा म्हणलं म्हणून कॉल केला हा युनिफॉर्म वगैरे असं बॅक टू स्कूल आता पोरां सुरू झालं तर मग आपलं पण आता आपलं पण सुरू होतय आपलं पण बॅक टू स्कूल मम ड्युटी ऑन
हा ना ते पण
आपली ड्यूटी चालू होतीय आता टिफिन बनवून दे हे दे ते दे सगळं
हम्म
चालत मग करा मग करते मी पण नंतर. बोलूत आपण असच ठेवु का. हो ठेवा.